हॅलो येतोय का आवाज, आवाज येतोय का?
होय होय येतोय, येतोय येतोय.
हूं बर झालं चहा पाणी?
झाला आत्ताच तुझं?
झाला बाई आताच ते कुंभारा चा आल्या होत्या ग त्यांना बैल द्याय विकायला येतात ना त्या आता. सोमवारी सण. ते बैल देऊन हूं बैल देऊन गेले. म त्यांच्या सोबतच चहा पाणी केलेय म. म उद्या पण एखादस आहे.
होय अगं तेच की, करतेस तू? करतेस काय?
हा इंनस्टाग्रामवर रीलस येतांय.
हो. हो भिजवते ना.
भिजवायस की. मग आणि काय काय, काय करतेस फराळाचं. मी काय लाडू करते शेंगदाण्याचे.
हूं!
हूं हूं! शाबू!
शेंगदाण्याच शेंगदाण्याचे लाडू. हूं शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू. आणि काय तळळे, तळलेले वेफर्स.
हम्म. वेफर्स, सांडगे, उपवास डब्बल होतोय उपवास, भरपूर पदार्थ होतात उपवासा दिवशी. होय दह्याशिवाय चालतच नाही. त्याशिवाय चालतच नाही.
म.
हो.
पोर असली की अगं मजा ये ते उपवासाला हे कर ते कर शाबू वडे तळ चटणी कर.
होय.
मग आता दोघांच्या पुरतं काय खिचडी परतायची बटा ट एखादा घालून, मग काय खावा.
तेच की, दोघच असल की तसच की म.
हम्म, संध्याकाळी काय वरीचा भात ठरलेला मेन्यू आहे.
होय तो काय फिक्सच आहे सगळ्यांचा.
फिक्स आहे फिक्स आहे, कधी नव्हे ते खायला भेटते असं होतय ते.
होय होय.
कशाला ग आपण रेग्युलर करतोय असल?
करतोय, हो ना.
म. म ह्या वेळेस वेफर्स करून ठेवलेस का विकतच?
नाही नाही करून ठेवलेत की.
हम्म.
हम्म हम्.
घरात बनवलेलं असल्यावर काय मग, कधी पण करता येतय खाता येतय.
होय.
विकतचे कसले बटाटे कधी घेतलेले कधी केलेले?
होय मग काय?
म.
शाबूच सांडगे पण केल- केलेत मी थोडेच केलेते. जरा बटाटा घालू
बर.
हम्म, ते आता तळायचं म. उपवास असतोय आता, ह्यांचा माझा कधी तर. पण असं एकादशी सारखं जरा हे नसतय तेव्हा जरा असं स्पेशल वा तय एकादशी.
एकादश, महाशिवरात्री
हम्म.
असं जरा एक
आता ह्या वेळेस कसं, ह्यावेेळेस आता करा मी हे करायचं म्हणाय लागले. आप्पे करायचं म्हणाल्या, वरीच आणि शाबूचं.
होय का?
दळून हम्म, मी रेसिपी बघितली इस्टाला, इन
बघितलेत. डोस्याची, डोसे बनवायचे.
हा, मी आप्प्याची बघितल्या. बघू आता ट्राय करणाराय उद्या. वेगळं काय तर. तेच- तेच पण होतंय ना, आपलं.
वेगळं काहीतरी पाहिजे. ह.
टेस्ट पण वेगळी जरा. खा- बदल पण.
तेच ना. मी पण म्हटलं, जरा डोसे करून बघावे उद्या. इन्स्टाला एक रीलस बघितली गं. ते डोसे आणि वरी च्या, भा तांंदळाची.
हा.
ओला खोबरा आणि शेंगदाण्याची चटणी. नेहमी प्रमाणे. फक्त काय आपण नेहमीच्या ह्याला, फुटाण्याची डाळ घालतो याला घालायचं नाही. घालायचं नाही मग. बाकी मग मिरची, जिरा वगैरे टाकतोच आपण.
होय.
मग. तुझ फो तुझी रेसिपी कंप्लेट कंप्लेट झाली की, मला फोटो टाक. मी केलेस तर मी फोटो, मी केले, तरच तुला फोटो टाकते.
हो, हो, हो. कर की जारा तेवढच. चेंज. वेळ असेल तर करायचं.
दोन जणांना कुठलं, काय करत बसते?
ते ही, खरंचय सोड. होतय तस अगं. दोघांसाठी तेच म्हणलं की, नको वाटतय.
हम्. जरा, अशा वेळेस वाटत. अशा वेळेस वाटतंय कि, घरात चार - पाच माणसं असावं.
होय. ते केल्याच जरा, समाधान वाटते ना आपल्याला. खाल्ले तर बरं वाटतय. दोघांसाठीच कुठाने करत बसाय सगळं. असं होते मग. पोरांना पण चेंज होतोय जरा. खरं, आता काय? आता गेल, आता सुट्टी गेल्या ना, त्यांची सुट्टी येऊन गेलेत आता. सुट्टीत
आत्ताच येऊन कधी काल पहिला दिवस. जॉबचा त्याचा भरलेला. गेल्यानंतर. काल सकाळी पोहोचला तो. हम्म.
हा, हा.
पण खाण्याची आवड, मोठ्याला जास्तय माझ्या. हम्. उद्या लगेच बोलला असता मम्मी, शाबू वडे कर.
होय.
हम्म. तिखट कमी. चटणी चांगली कर. चटणीत थोडीशी साखर घाल.
हम्म.
आणि पहिले शाबूचे वडे, माझे फुटायचे अगं. तेलात टाकल्यानंतर.
हां.
मग परत तो, कुठेतरी त्यानं बघितला असेल. हॉटेलमध्ये किंवा काय. त्याला ती सवयचाय. खायला एखादं कुठं गेलं की, लगेच विचारायचं ह्याच्यात काय घातलंय? त्यात काय घातलं? मग त्यांनी सांगितलं की पाण्याच हात लावून मळून घ्यायच चांगलं बटाटा आणि शाबू मिक्स.
हम्म हम्
आणि बारीक गॅसवर हलवत राहायचे वडे म्हणजे फुटत
फुटत नाहीत. हम्म माझे चांगले होतात. म्हणजे असं मी म्हणत नाही सगळे खाणारे म्हणतात घरातले. क्रंची करायचं असल तर मग जरा गॅस बारीकचं ठेवा लागतो पण ते आ चांगलं वाट ते खायला छान लागत यहे गार झाल्यावर काय उ भुगणी ते
सगळं ते तेल सोडतय बाहेर मग. हम्म माणसं उद्या पंढरीची मागं येतील गेलेले वारीत.
होय.
काय माणसं एक एक एन्जॉय करतात वारी
हेओ काय कसल भारी एवढं वय होऊन पण कसल छान हे करते.
घरची आठवण सुुद्धा येत नसेल.
येत नसल यहम अग येतच नाही आता इथे जातात क नाही बायका
हम्म.
त्या सांगतत की काय नाही म्हणले आठ दिवस निवांत आणि बघ कि वारी हाय म्हणून म्हणजे लो बायकांना पण किती असं चेंज आहे. सांग बर आपल्या जायचं तेवढंच हा. तेच कि तेवढं जायचं. माणसं वेगळी म स्वभाव वेगळे. किती छान लोक भेटते किती चांगले वाईट अनुभव पण येत असतील चांगले पण अु भव येत असतील.
वाईट काय फक्त पाण्याचाच की बा हा
हा. पण बाकी वारी खरं बेस्टच एक नंबरच वारी. माझी पण इच्छा आहे. होय.
माझी पण इच्छा आहे जायची, बघू आता. हम्म पांडुरंग कधी बोलवेल तेव्हा जायचं.
बोलवेल तेव्हा जायचं. तुझ्या तथून जवळ आहे? शंभर
हम्म नाही ग जास्त आहे.
हम्म.
होय.
पण एकदा तरी वारी करावी म्हणे आयुष्यात येऊन.
होय ग होय म्हणूनच की माझं नी वर्षाच पण बोल बोलन झालं या विषयावर. वर्षा पण म्हणली जाऊया आपण. मग काय ही वर्ष ती वर्ष.
एक मनीषा.
हम्म आणि कोण आले तरी आणि घेऊन जायचं आपलं.
श एक शिल्पा,
हम्म काय झालं ग?
काय आता बघूया कि हो हो सकाळी घेऊन गेले ना त्यांना
होय,
त्यामुळे काय मी तिला कॉल नाही केला,
हा तू सांगी मी तिला कॉल करणार होतो त्यांना आज म्हणजे मी ठरवलेलं की एक, कॉल त्यांना करायच एक कॉल तुला करायचा असं पण, तू बोली ना की त्यांच असं झालं म्हणून, म्हणून मग नाही बाई केला उगीच कुठं आणि,
नाही पण ते कसं दुःखाच्या घरात पण होतय आणि, कोणतरी पाहुणे वगैरे असतील, त्यामुळे मी पण काय नाही केला हम्म. दुसरं हा दुसऱ्याला हे करणं बरोबर वाटत नाही,
हा तेच की,
मग. तेच म्हणलं उद्या एकादास आहे मनीषाला आठवण करून द्यावी शॅम्पूची, पुुडी आणून ठेवा केस धुण्यासाठी, शाबुदाने रात्री भिजवा आठवणीने, शेंगदा हा लाईट जाते कुठ करून ठेवा,
करून ठेवा होय,
मिरची फ्रीज ला नसेल तर मिरची आणून ठेवा,
नाही आहे आहे परवा बाजार केलाय, भाजीचा आहे मिरची, आहे सगळं आता फक्त करून खायचंच आहे म
मागच्या वेळेस माझा मोठा प्रॉब्लेम तोच झाला होता शाबुदानी भिजवायला आठवण नाही, आणि भूक तरी अशी लागलेली शेवटी ह्यांना म्हटलं ते झटपट शाबू भेटतात, अर्ध्या तासात लगेच भिजतात पटकन आणा कडई गरम हो होईपर्यंत मिर, च्या चिरे पण शाबू भिसतोय म्हणल ते,
भीजतोय होय.
हम्म. मग तो झटपट शाबू आणून करून खाला, पण त्याला काही एवढी चव नाही बाई ती.
हु हु ह्या शाबुसारखी चव आणत नाही,
ती कशी अशी सगळी पूर्ण चिकट चिकट होत ते ह्याच्यासारखं फडफडीत होत नाही,
होय.
त्यामुळ ते बरोबर वाटत नाही.
हम्म.
हम्म राजगिर्याचे लाडू खात जा शरीराला चांगले पण असतात दुधात टिकून,
होय होय मी खाते की.
दुधात टाकायचे दोन चार लाडू खायचे डबल. डब्बल कॅल्शियम होतय त्यांनी तयार
होय खाते मी ते.
चालेल भिजव आठवणीने शाभुदाने.
हो हो भिजवते भिजवते,
ओके म मी विसरली तर मला सांग
हो हो करणार करणार मेसेज करते की तुला. चालते हा ठेवते, हा बाय.